हॅलो
कुठे आहेस भावा आ.
कसंय.
वार लय सुटलय आपल्या गावाला.
हम्म कुठ निघालायास चॉकलेट आणाय. हो कुरकुरे आण कुरकुरे.
पाच रुपये आहेत
पाचच कुरकुरे आण मग
ए हा आठ रूपये आहेत आठ
व्हिल्स नाहीतर तिखट कुठले तरी आण.
बर अजून काय
अजून काय नाय
मॅचा नाही चालू आपल्या गावाला.
पावसाळ्यात मॅच्या आपल्या इथ असत्यात.
रबर तुमच्या इकड.
का रब्बरला तुला मी टाकलेला बॉल घावल का.
सोप पडल तुला लय.
आह
सोप पडल लय तुला
हम्म.
रबर वर
तिथून वर जावा रबर तुला माझा बॉल घावायचा का पावसात कधी आयुष्यात खेळालायस का.
तेच लय सोप पडल रबर वरून.
रब्बर व बघितलय का तुम्ही कधी
बघितल रेड, व्हाइट, सिल्वर
व्हाइट कलरचा घ्यायचा बॉल असा जातो ना वाऱ्यानं वारच म्हणाला त्याला वारच हम्म तुला सहाच्या सहा बॉल
हम्म तर सहाच्या सहा सिक्स मध्ये तू एक बी डाऊट जाऊन दे ना
काका एक व्हील्स द्या पाच रुपयाचं आणि ती चॉकलेट द्या.
सहाच्या सहा, बांड्री लाईन लाईन चा बाहेर जात. कळालं का? कळालं का? माकडा! हॅलो. हॅलो. संगतीन ओ